हा हा बोला ह हा उसरला गेला. आव माझी भी असशी पाच सहा कॉल सात आठ कॉल झालेले गशी झिरो वर हम्म मग त्या अस काही प्रॉब्लेम आला का की झिरोवर येऊन जातय ना
हा तुमच ठेवल्यावर मग नंदा ताईला करून बघितला पण मग त्यांचा बाई काही झाला नाही म्हणला. आता किती वेळच चालू आहे ना सकाळपासून कॉल
अव माझं नंद रेखा ताईला केलं मी रेखा ताई चं ते ब शेतामध्ये रेंजचा प्रॉब्लेम येवू राहिला वाटत त्यांचे कॉल माझे सगळे झिरो वर पडले.
हा बरोबर आहे मग ते शेतामध्ये या नंदा ताई जालता पण मग सकाळी माझे पाच कॉल झाल मी
माझी पूजाचे चालते ना पण ते खालीवररे वाटतं काहीतरी यांच खाली म्हणे
बरोबर आहे. मी आता सगळीकडे करतच नाही म्हणजे आता तुमचं झालं का मग पूजाला त्यांनाच करून घेते.
ह पूजाच चालू आहे त्या रेखाताई चा ना खालीवर उरायलं बरं का माझे सगळे झिरोवर पडले त्यांचे फा प्लस टू कारण ते हा आत्ता चाले कासातांंगुड मग आल्यावर
हा मी आजता शिवला खाऊ घातलं त्या टिफिनच ना घरला अस त्याला प
तीन वाजे लोक शांतता राहती जरा
हा
हीन माझे लोक मग काहीच सांगून नाही राह आता जाईन मणा ख्याला अजून ते कपडे ते बदलू राहिले न चालूलगी काय काय खेळाच तयारी
हा बर ना काय खेळायचं खायचं प्यायच उड्या मारायच्या आपल्याला करायचं ते
पण घ्यायचं आप्या तेि
आप पे सजिटेशन आप आपण घ्यायचं शाळेत पाठवायचं आपण घ्यायचं टिफिन ला काय करा आपल्याला
हा म्हणून मणला अभ्यासाचं टेन्शन आपण घ्यायचं आय ते डब्बे बॉटल भरून द्यायचे
खरंच आहे
सिरियस नाही येत ना ते सिरियस अजून कळत नाही न
अ कस आहे तर खरंच आहे बा पण मग हे बालपणच चांगलं हो त्यांचं आपल्यासारखं झाल्यावर याचं टेन्शन घ्या त्याचं टेन्शन घ्या
चाललं ती पण तेच करणे मुल
मग त्यांना आयुष्यभर आयुष्यभर दिसे ना
त्यांना आता पुढं आणखीन आपल्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन वाढलं
हो आणि पुन्हा आता मगही बी दिवसांंदिवस वाढत चालली ना आपल्यापेक्षा पहिल्या लोकांना काही नव्हत
शिक्षला आ आता आपल्याला किती मुलांसाठी बचत करावी लागू राहील आतापसूनच
आ स बैच सवलाेल्वी
पहिले कुढे एवढे शिक्षण महागाय होती बाई आता पुढं जर शिक म्हणलं तर एक एक दीड दीड लाख मसते फीस आहे
बच्च तिचा प्रश्नच येत नाही आता आता त्यांचं हे झालं का ते घ्यायचं ते झालं का ते घ्यायचं ते झालं
काय करते ल खर्च आता
आमच्या लगे आलेलं युनिफॉर्म आले शाळेला तर युनिफॉर्म घ्यायचे दोघांनागी
आमचे झाले तर आता पोरगी दडोकर राहिली पप्पा त मेस न बोलून वाटतं सगळ्या पालकांना
हो का
काय करायचं काय नाही काय माहिती ते सांगत नाही उ रा आल तिला पण पप्पा लग नऊ वाजताच पाठव सकाळी नाही आले तर पाय मग
हा बोलला असं काही मिीटिंग मिटिंग सारखं असे पॅरेंट्स मिटिंग सारखं
हम्म काही नवीन मॅडम आल्या काही काही असल माहिती देत असन
हो
हम्म तुला हेी म्हणती नऊलाच पाठवा
हा
हम्म चहा झाला ना तुम्ही बोलत होते ठव लाग पर तेव्हा चार हदर आली होती आम्हाला
हो का भाऊजी भाऊ घरीच आहे काय भाऊ घरीच आहे
अ घरीच होते आज ते आ गेले होते दुपारी. आलेय मग आता मग मी दुकानात बसेल होते तोपर्यंत.
हा मग एक जण दुकानातच लागत ना हो मग तुम्हाला.
हा आई आपण असले का मग ते दुकान सभाळून घेत्या.
हा त तदा मागं जाव पुढे याव नाही तर मग. शक्षेप ठेवा लागतं ना समोर बसूनच.
ते नसले का मग मा हे जर शेतात गेले मग माझाच नंबर राह. आता ते आले. आमचं कसं आहे आता वखर बैलं नाही ना त्यामुळे वखरला आम्ही माणूस लावून घेतो.
हा.
त्यामुळे तेवडीी त्यांना सुट्टी राती मंगवा खरवायला असल्यावर. नाहीतर मग काम चालूच राहतं.
ह बायकांना नाही पण मग माणसांना चालू त असं ना औषध मार आहे.
मग त्याच्यामुळेच बैलाने ठेवलेले आम्ही मग यांची एकट्याचीलेफजिता होती मग बैल बी असले का. जाौ म्हटलं रोज जाईन हजार दीड हजार. कुद आणून घेते लोक मजूर मग काय करते.
खरच आहे मग शेती जास्त वाटतय ना.
शेती जास्त आहे पाणी आहे डबल माल काढतो ना मग.
डबल माॉल हा बरोबर आहे. ते फुलं लावले आहेत तर तुमचं शेत आहे का इकं सामगीच्या रस्त्या.
आता महेंद्र नाही का मागच्या त्याने लावलेले आहे पण आम त्याच्या शेजारीच आमचं बी.
हो का.
एका ठिकाणी नाही आमचंण तीन ठिकाणी शेत आहे.
का.
एक धामणगाव रोड ला एक इकडं आणि एक बर्डा मध तिकडं लोणीकडं.
तु मग सगळ्या सगळ्यांना तुम्हाला सेम सेमच वावर आहे का.
अ नाही म्हणजे त्याच्यात आता. हे महेंद्र बहून ते नाही का त्याच्यात त्यांचे चार भावाचे इषे वहिले ना.
हो का.
हा आमच आता त्यांचे वडील. आमच्या आप्पा समजा दहा दहा एकरचा गट होता ना तो. ती सेक्कर होती ना तर ते नितीन भाऊजी डिजेनतील ना. त्यां पाहिलेलं ना तू त्यांच्या वडला दायक कर आमच्या माझ्या सासऱ्याला दयक. कारण ते बाबू भाऊचे वडील.
हा हा.
तेल मु तन च चार पर ह ना.
हा भाई.
हम् टाईम ला का आता मग थोडी थोडी मग च चार पोड म्हणजे आडीचचाडी चेक कर. आमच्याकडे अजून आमचे वाटे होईल नाही ना बराचे ना आमचे. तर मग आमची बा एकक करेल.
हा तुम्हाला भ जरी एकट्या मुलावर गन झाली.
हा पाच एककर राही समजा आम्हाला. हा द एक करी ना.
हा बर भ जाऊ दे.
पाणी आहे डबल काढतो आम्ही उत्पन्न पण मग एवढं आहे ना. मजुरी जास्त जाती ना आमची. ते घरचं करणारं असलं का.
त्या पूजेनंतर तुमच्या जवळ जांच लागतं का मग तुला.
चुलत चुलत म्हणजे असं चुलत दुसरं खोटे समजा त्यांच. हे म हे का. कमलताई सुनील नाही का ते सुनील. सुरप ते शोभतई. ते आमच सक्े घर आहे. हा हे मागचे मै बाबू भाऊ मैंद त्या शकुंताला तई
हा हा हा.
हा ते मंगल ते आमचे सख्खे आहे तीन घरं. आणि हे सुभाष शेठ, ते रावले ते ते त्यांचे ते ते चार घर व वेगवेगळे आमचे आमचे हा आमचे समजा आजोबा. हा ते गेले ना तिकड. चार वेगळे ना आमचे हे चार वेगळे आम्हसूर आप्पा आमच्या त्या कमल तई.
हो का?
हा ते ति जवळे आम्हाला
हम्म ती पडली होती तर बरंय का ओ आता तिथून
योगिता योगिता बई. ती गेली आम्ही गेलो होतो तिला भेतायला पण ती चाल गेली तिकडं मायराला लगेच. आल्याबरोबर संध्याकाळी आम्ही गेलतो मंगल आण मी
अ.
बरं आहे म्हणे बरे म्हणे पण मग गुडघ्याला टाके पडलेले आहे तिला गुडघाय ना. आ.
ह. जास्त लागेल सांग.
गुडघ्याला जास्त लागलेले टाकी पडली आतून मधून दोनदा दोन ठिकाणी पडलीयता
हा आता केलं पण कोण असतं हो स्वयंपाक पाने हाऊ बाई.
नाही सासू
तो नितीनच चांगला वाटतो का तोबी पितो.
तोबी पीत होता पण त्याच ना मागा ऍक्सिडेंट झालता. मग तेव्हा त्यान त्याचा अक्सिडेंट झाला ना तर मग अ तेव्हा त्यान सोडलं नाही तर सगळे सारखेच य तेे
हो बाई तर लाण्याला पण काही नाही आहे ना आजुन लेकरुबाळ
झालं ना मुलगा दीड महिने झाला ना
बरं झालं भाई मला मा मला माहित
नाही ओ. मुलगा झाला ते आता तिकड रा्हायला गेली ना तुमं जास्त संपर्कात नाही आली.
हा हा त्याच्यामुळेच बरोबर आहे.
मुलगा झाला ना दीड महिना झाला.
बरं झालं बाई पण मग तिला
हा चांगला आहे मुलगा चांगला झाला पहिला पहिला मुलगा होऊन गेला.
तिचा बी स्वभाव चांगला आहे.
हा त्याच्यात त्यांची पूजा चालू जरा बळा
पूजा लय चॅप्टर रे बाई लय चॅप्टर हे. हो येऊशिक पण लय चॅप्टर हे.
हा तू घोरात बी अशी तोंड धरून घेती आणि ह्यागण काम कर. योगीताचे बिचारीचे गस मर मरे हो पहिल्यापासून
हा ते असत होतो एखादा कामगज करत पण त्याला असं तोंडणे जातयत ना
नवऱ्या पुुढं बी हारली तिकडे
हो
नवऱ्या पुढे बी हारली
भच नवऱ्या ना तरी बाय नवऱ्यांनी पण ना बायकाच पाहिलं पाहिजे सगळं सोडून आपल्यासाठी अ त्या सगळ्या आपल्या संसारासाठी करते आणि यांना काय ह
कर खाणारा पाहिजेत पण असं पिता बिता असं वळण नको
असे बाहेरचे वळण काही पिणारे वळणं असे नकोच बाई खरच आपल्या गावात तर लय वाढली बाई संंख्या
खुईला बि नाही आलंय टेन्शन होतं नंदा काकूचे दोन्ही फोरो बी तसेच
हो पण त अमोल नाही वाटत हो तसा पण तो बी पितो
अमोल दिवसभर दुकानात पेल राहतो
हो
मग
ते मोठा तर ते मोठा तर चेहऱ्या होऊन दिसतोच तो पूर्ण राां खरं हा भाई त्याची नजर खरंच नाही माणसाला असं वेगळेंच पाचला
ते खरं माला इतका राग येतो त्याचा मंदिरात जर ना त्या चिन्मय नजर खरं खोठं नाही सांगणार तुमला पण महादेवाच्या मंदिरात जातो आपण का याच्यासारखं कोणा पाहायला जात पण नाहीे प तो इतका घाण नजरेने पाहतो त्याची मजर लगेच कळती बाई
खरची
मला त इतका राग येत होला तसा भेट ते काय आलायेतो देवाल पाणी घाला चांगल्या नजरेने येत नाहीत
तो तर देवाला पाहिला येतो का दुसऱ्या
ह नाही खरंच नाही खरंच हो तसाच पाहत होतो असा निसता वेगळाच पाह बर का तू मग तेवढ्या का आम्हाला ती नाही पोर तस नाही बर काहीला सापचे
नाही ते मग ते असे पाण्या गेण्यात नाही पण ते पिण्यामुळ जात कशा कशामुळे
हा हेतो अ तू सचिन का होई ना हाय पी तडताचं वळंडीी बिगडलं पण दुसऱ्याला नाही पाहतात बरं का तो
नाहीय नाहीय हा वयनी वयनी शिवाय बोलत नाही समजा आता आमच्या इकडे पण पहिले
तोोल भरून बोलतो बरं का काकू म्हणून सगळे पोर पण हे हे दोन्ही लईच गहाण कर होते सुभाष शेट्टी लवईट नजरेन पाात वर का हा झाले दहा मिनिटं बरं बरं करा लगेच हम्